हॅलो- हॅलो- नमश्कार, तू कशी आहे?
मी तर छान आहे, अगं मी ना आजं, आपल्या जे, शाळेत आपल्या शिक्षकांनी अं- चर्चा केली होती ना? त्या, ते ऐकल्यावर ना तुझ्याशी बोलायला आले होते मी.
नक्की बोलूया ना.
हो आणि जेवणातील जे तंत्रज्ञान असतात, त्याचे महत्त्व, त्या विषयी त्यावर खूप छान माहिती दिली होती ना, सरनी आपल्याला?
हो हो
हो ते ऐकल्यावर, तर मला जाणवले ना, की आपण सकाळ पाासून रात्रीपर्यंत किती प्रकारचे तंत्रज्ञानाचा वापर करत असतो ना?
बिलकुल, अगदी बरोबर.
तू काही सांग ना.
आपल्या दैनिन जीवनमध्ये तर, आपल्याला खूप काही, टेक्नॉलॉजी वापरावं लागते, दिवसभर काही ना काही आपण वापरतचं राहतो.
हो जसे आपण सकाळी उठले उठले तरी आपण वापर करत असतो तंत्रज्ञानाचा मोबाईल आलाराम असतो आणि घरातली जे इलेक्ट्रॉनिक उपकरणे असतात ते असतात आणि इंटरनेट द्वारे मिळणारी ते माहिती असते आणि खूप काही असते ना आपण कल्पनाही करू शकत नाही आणि बघ ना आता पूर्वी लोकांना एखादी माहिती जेव्हा मिळ मिळण्यासाठी ग्रंथालयात जावे लागायचे ना आणि अनेक पुस्तकाची शोधावी अ लागायची आणि खूप वेळ खर्चा करावा लागायचा ना पण आता इंटरनेट म सेकंड मध्ये मिळू शकते ना माहिती
काही वेळात आपल्याला मिळून जाते पूर्ण माहिती
हो आणि जे विद्यार्थी असतात त्यांच्यासाठी तंत्रज्ञान एक मोठे वरदानच झाले आहे ना ऑनलाईन वर्ग झाले व्हिडिओज ऑनलाईन जे युट्यूब वर भेटतात आणि जे विविध शिक्षकात्मक ऍप्स आहेत ते किती छान आहे आणि सोपे आहेत ना मुलांसाठी
अगदी बरोबर त्यांना खूप लवकर चांगली माहिती मिळते ऑनलाइनचा वापर करून
मला तर आठवतय ना कि काही वर्षापूर्वी तर ऑनलाइन शिक्षक इतके लोकप्रिय नव्हते पण आता तर अनेक विद्यार्थी घरबसल्यास जगातील सर्वोत्तम शिक्षकांकडून शिक्षण घेऊ शकतात ना
अगदी बरोबर आजकाल तर नाइंथ आणि टेंथ पण ऑनलाईन क्लासेस होतातच आणि खूप छान माहिती मिळतील लेकरांना
हो म्हणूनच तर यामुळे आपण शिक्षकांची गुणवत्ता वाढली आहे ना आपले आणि विद्यार्थ्यांनाही नवीन संधी उपलब्ध झाल्या आहेत अभ्यास करायसाठी आता ग्रामीण भागातीलही विद्यार्थी आता चांगले शिक्षण घेऊ शकतात ना
अगदी बरोबर आहे इंटरनेटमुळे तर सर्वांनाच फायदा झाला आहे छोटे लेकरांपासनं मिडल एज म्हातारे सर्वांनाच फायदा झालेला आहे ऑनलाइन ते खूप काही करू शकतात ना
पण आता ना आपण काही सेकंदात जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात असले कि व्यक्तीशी बोलू शकतो ना व्हिडिओ कॉलवर आणि त्यामुळे तर खूप कमी अंतर अ जास्त अंतरही राहिला तरी आपण बोलू शकतो तो ना
आपल्याला जाणवत पण नाही जास्त अंतर आहे म्हणून कारण आपण व्हिडिओ कॉल वर त्यांना बघू शकतो
हो खरच हो आणि जे आपले नाते नातेवाईक असतात ते दूर असले तरी आपण व्हिडओ कॉल करून त्यांच्याशी बोलू शकतो दुसऱ्या देशात आणि शहरात किंवा कुठेही असले तरी आपण त्यांच्याशी सहजपणे संपर्क करू शकतो ना
अगदी बरोबर आधीच्या काळात कसं होतं आपण त्यांना वर्षोनुवर्ष भेटत नव्हतो बोलू शकत नव्हतो आता तसं काहीच नाही राहिल
हो आता
बोलू शकतो
हो तंत्रज्ञानाचा उपयोग फक्त शिक्षण आणि संवाद पुरता थोडी आहे आरोग्य क्षेत्रातही त्यांनी मोठी क्रांती घडवलेली आहे तुला काही माहिती आहे का याच्याबद्दल
हा हा आपण कसा डॉक्टरांचा सल्ला पण घेऊ शकतो ऑनलाईन आपल्याला काही माहित नाही आपण ते पण सर्च करून आपण त्याच पुरेसा आपण आपला स्वतःला थोडस कम्फर्ट झोन मध्ये आणू शकतो ना
हो मी तर ऐकलंय की अनेक आधुनिक यंत्रामुळे तर रोजचे जे आपले काम आहेत ते लवकर उपचार अधिक प्रभावीपणे करता येते ना आपल्यासाठी आणि खूप सारे ऍप्स निघाले आहेत. ते डॉक्टर यूज करतात खूप छान आहेत ते सगळे.
हो हो ते आपल्याला पण संधी मिळाली आहे याद्वारे की आपण पण काही सर्च करू आणि आपण पण थोडस संतुष्ट होऊ कोणती बिमारी वगैरे झाली तर आपल्याला.
हो आणि जे डॉ हो जे डॉक्टर आहेत ते आजकाल तर ऑनलाईन सल्ला देऊन देतात आपल्याला आणि जे रुग्ण रुग्ण आहे आपले त्या रुग्णाची अहवाल सं संगणकारण सुरक्षित ठेवले जातात आणि अनेक श शास्त्रीय आधुनिक जे उपकरण आहेत त्याची मदतीने आपण अचूकपणे आपला उपचार करू शकतो ना.
अगदी बरं खूप छान सांगितलंय तू. असं बँकिंग मध्ये पण आहे. तासन तासांच काम काही मिनिटात होऊन जाते.
हो अगदी खरं म्हंटलं तू आता बघ ना बँकिंगमध्ये तर तंत्रज्ञानाच्या मुळे मोठे बदल झाले आहेत तिथे पूर्वी तर बँकेत जाऊन आपण तासन तास रांगेतच उभे राहत होतो आता तर मोबाईल आपल्यासाठी इतकं चांगलं झालंय की आपण ऑनलाईन पेमेंट पण करू शकतो ना.
अगदी बरोबर, त्यामुळे तसं लोकांना पैसे देन घेन आपण आता एकदम ऑनलाईन करू शकतो कोणाला असं वाट पायची गरज नाहीय इझिली होऊन जाते ना ते. आपला वेळ पण वाचतो.
ऑनलाईन व्यवहार झाला की ऑ नलाइन पेमेंट मुळे तर आपण मिनटातच म्हणजे आर्थिक पूर्ण व्यवहार होतात ना. आणि त्यामुळे वेळी वाचते आपला आणि श्रमी वाचते दोन्ही वाचतात.
अगदी बरोबर, आपल्या घरात पण अनेक उपकरण आहेत ना असे जे आपल्याला अजून आराम देतात फ्रीजमध्ये थंड पाणी होतो, भाज्या आपल्या खराब नाही होत, मिक्सर मुळे लवकर मसाले तयार होतात, वॉशिंग मशीन मध्ये कपडे होतात लवकर.
हो अगदी खरं म्हंटलं तू त्यामुळे तर लोकांचा वेळी वाचतो आणि ते इतर महत्वाचे कामासाठी अधिक वेळ देऊ शकतात ना आणि काम करू शकतात लवकर.
आपले घरकाम कापी म्हणजे खूप सोपे झाले आहेत या उपकरणामुळे.
हो अगदी खरं म्हंटलं तू जे तंत्रज्ञान आहेत ना त्यामुळे तर मनोरंजनही खूप जास्त वाढलाय मनोरंजन खूप बदल झालाय ना आजच्या जगात आता लोकचित्रपट आणि गाणी विविध कार्य क्रम मोबाईल किंवा संगणकावर सहज पाहू शकतात. त्यांना काही प्रॉब्लेम येत नाही आता.
ह हो पण हा वापर योग्य प्रमाणे पण करायला पाहिजे ना. नाही तर काही याचे दुष्परिणाम पण हो तात.
हे तर अगदी बरोबर म्हंटलं तू अनेक लोकं तर तासन तास मोबाईलच वापर वापरत राहतात ज्यामुळे त्यांच्या डोळ्यावरही, आरोग्यावर हि परिणाम होतो ना.
बिलकुल, सोशल मीडियाचा अति वापर करणं पण चुकीचं आहे ना. काही त्याचे दुष्परिणाम पण होतात. आपल्या शरीरावर, डोळ्यांवर.
अगदी खरं, अगदी खरं म्हटलं तू म्हणूनच तर ते जे तंत्रज्ञान आहेत त्याचा वापर करताना ना संतुलन रा राखणे हि खूप महत्वाचे आहे आपल्यासाठी नाहीतर आपले शरीरी अ आणि डोळ्यावर परिणाम पाडू शकतो ना.
हो हो डोळ्यांवर तर खूप बेकार परिणाम होतो या गोष्टींचा तासोन तास फोन पाहणं. त्याच्या साईड इफेक्ट पण काही
मला तर वाटते की जे तंत्रज्ञान आहे हे एक ना अ धारधारक शस्त्र सारखेच आहे आपल्यासाठी योग्य प्रकारे वाप वापरले ना तर खूप फायदेशीर ठरवते आणि पण चुकीचे जर पद्धतीने आपण वाप रले ना तर नुकसानी होऊ शकते ना आपलं.
किती सुंदर उदाहरण दिलंस गं तू खरंच तंत्रज्ञान आपल्याला अनेक सुविधा पण देतो पण त्याचे काही दुष्परिणाम पण आपल्या शरीरावर होतात. आणि आपल्याला इजा पण होतात. त्या
हो अगदी खरं म्हटलं तू - आणि भविष्यात तर तंत्रज्ञान आणखी प्रगत हो होणारच आहे. आणि जे रोबोट्स आणि - स्मार्ट उपकरण आहेत ना त्यामुळे तर जीवन आणखी सोपे होऊन जाईल आपले. तुला काय वाटतं?
हे तर अगदी बरोबर कारण आजकाल तर शाळेत पण रोबोटिक क्लासेस वगैरे सुरू केले आहेत लेकरांसाठी!
हो त्याच्या त्याच्या बरोबर तर माणसे ना नैतिक मूल्य सामाजिक- संबंध आणि मानवी जे भावना आहेत ना यांना महत्त्व दिले पाहिजे मला असं वाटत.
हे तर अगदी बरोबर आहे कारण तंत्रज्ञान आपल्याला सुविधा पण देतो पण माणूस की जगण्याची तो आपल्याला देण देऊ नाही शकत.
हो अगदी खरं म्हटलं तू म्हणूनच तर जे तंत्रज्ञान आहे ना याचा उयो उपयोग जे आहे तर ते जीवन अधिक चांगले करू शकते आणि अ सुरक्षित आणि सोयस्कर बनवण्यासाठी ते! करायलाच हवा ना.
हो हो हो आजच्या जगातन तंत्रज्ञानाशिवाय जीवनाची कल्पना करणे कठीण आहे खूप सर्वांना आता त्याची आदत झालेली आहे ना.
हो अगदी खरं म्हंटलं तू आणि जे त्याचा वापर आहे ना ते करताना वेळेची नियोजन करणं खूप गरजेचे आहे सुरक्षित आणि जबाबदारी यांचा नेहमी विचार करायला हवा ना आपल्याने -
अगदी बरोबर तंत्रज्ञान हे प्रगतीचे पण साधन आहे पण त्याचा सुयोग्य वापर केला तर आपल्यासाठी खूप चांगलं आहे.
हो मला खूप - चांगलं वाटलं तुझ्याशी बोलून चल आता मी जाते नमस्कार.
नमस्कार -